काय करायलाय.
काय नाही चालू हाय की आवरायचं.
आवरले की नाही काम.
होय चालूय बघा थोडं झालंय थोडं आवरायचं.
स्वयंपाक आमचा पण चालू आहे हा हा उपवास आहे आज संकष्टी हा आम्ही नाही पकडत संकष्टी आमचे एकादशी असत्यात हा.
हा हा. आमचे संकष्टी असतीया बाकी काही नसतय.
हा हा काय संकष्टी आज काय स्पेशल बनवलंय. होय उपवासाच गरम गरमच पाहिजे बनवायला आणि तिथे बनवून ठेवलं की अ व्यवस्थित नाही लागत चव. ते खातनाच बनवून घ्यायला लागते गरम गरम.
हम्म मग आता आवडलं कि बाकीची कामं ते करायचं.
हा हा हा.
चालूच असते दिवसभर नाही मुलगी
हा हा नाही म्हणजे मुलं काय घरातले करतात म्हटलं. खेतात.
खेळतायत होय आयुष्य गेलाय बाहेर.
हा हा हा हा. पोरांना काय आता सुट्या आहेत ना अजून. त्यामुळे मस्ती चालूच असते त्यांचे होय म त्यामुळे त्यांची अजून मस्ती
चालूच आहे त्यांना काय सुट्टी असली काय नी नसली काय.
सारख पण सुट्टी असली की जरास तेवढं थोड्या वेळ शाळेत गेले की थोडा आराम मिळतो.
ते कायच नाही दुपाच्या घरात कसं म दंगा दंगा असतोय झोपा म्हटलं की झोपत नाही.
झोपले की का लवकर होत नाही अस करतात आता त्यांना कस खेळ आता शाळा चालू झा केवढं दिवसभर फ्री मध्ये खेळायला भेटत नाही तेवढं संध्याकाळी घरी आल्यानंतर.
होय तेच की.
बर खेळायचं - - रात्री खेळायचं.
होय.
मग मित्रांसोबत खेळायचं मज्जा येत आणि घरातल्यांना मग त्रास होतोय.
होय होय तेच की लई हे असतात
आणि म बाहेर पण खेळतात पण ऊन पण अजून कमी नाय झाल उन्हाचा पण तडा
आज जरासं म्हणजे आबळस हाय नाही तर रोज हेच असतय ऊन आता पावसाच वातर नाही सकाळपासून इकड पण होत तस वातावरण आता जरास सावली आलीया
काल इकडं सांग संध्याकाळ वारा सुटलेला आबळ आलेला पूर्ण हा आता ते पावसाचे दिवस आले जून महिना नालाकी कधी लागतय
आता चालूच की इथून पुडे
होय परवा जोरदार पाऊस लागला आमच्या गावाकड
होय चालू होत काय काय ते विजा वगैरे
हा विजा झाल्या जोरदार पाऊस होता हम्म
तरी वाराच असच चालू असतय.
होय आत पूर्ण पावसाळ जोपल ना व्यवस्थित ते चालू होत नाही तोपर्यंत असच होतय आता एक सारखा पाऊस चालू झाला की
अ व त्या पावसाच भीती नसत्य ना ह्या पावसाला कसं
अवकाळी पाऊस असते होय त्या दिवशी आमच्या तिकड वीज पडली आणि ते कोणतरी मुलं आलेलीत त तिकड धरणावर ए पार्टी करायला तर ते एका हा ते एका मुलग्या तिच्या अंगावर वीज पडली वाटत ती जेण बनवालता काय ते जेवण घेऊन चालले त्याच्या अंगावर पडली तो जागेवरच चे झाला आणि दोघ होय मग त्यांना तरी आता काय माहिती अचानच वातावरण झालं आणि ते जेवणाची तयारी आधीच केली असेल ना. त्यांनीच त्यांना एवढं काय वाटलं नसेल मण तो जेवण घेऊन बाजूला चालले हो वाटतय पाऊस पडतोय म्हणून तर ते हो आणि ते पडली त्याच्या अंगावर ते. कुठून लांबून आलेले वाटतय
होय आता इकडे तिकडे फिरायलाच असतात पार्ट्या वगैरे चालूच असतात.
पण ते बघा सांगून येतंय काय बघा आता ते फिरायसाठी म्हणून आलेलं आणि तसं झालं.
अजून
होय आणि त्यातले दोघ जण गंभीर जखमी आहेत काहीतरी असे अ खजगी दवाखानत
हा ट्रेडमिल काय असंच होतोय आपण एक आप रोज पाऊस नसतोय आणि त्या दिवशी गेले असतील पाऊस आहे पाऊस नाही म्हणून
पाऊस नाही म्हंण ते अचानकच वातावरण झालेलं मग ते आता काय तर सांगून येत नाही तर बाहेर कुठं काय गेलं काय झालं. काय
नसतंय व्हं.
तसं होतय पावसाचा विचार करूनचं जायला लागतंय पण आता ते काय विचार बिचार मणी नाही धा मी नाही ते ते झालं.
त्यांना वाटलं पण नसेल की आज आपण म्हणजे इथे शेवटचं हे कर
होय अच्छा आता निसर्गाचं काय सांगता येत नाही निसर्गाचं काय कुणाला काय कळत काय?
नाही ही.
कमी जास्त आता पावसाच एकदा व्यवस्थित चालू झाला पाऊस कि काय वाटत नाही. अ ते असं आधी मधी पाऊस शेतात ना वादळी पाऊस
होय. काल पण झालेलं वातावरण इकडं.
हा इकडं पण झालेलं पूर्ण असं वार जोरदार चालू होत म्हण म्हणलं आता पाऊस येतोय वाटतं.
हम्म शांत होय इकडं पण आज सकाळ पासून ऊन हो ता आता एकदमच पाऊस येतोय काय असं वातावरण झालंय.
म्हणून ते पावसाळ्यात फिराय जायला भीतीच वाटतीया
होय पावसाळ्यात जायचं म्हणत्यात ऊन नसतयं खरं पावसाळ्यात पण हे डेंजरच असतय
होय भीती वाटत्या पाण्यात कुठं
धबधब्या धबधब्याना पण जातात भरपूर लोक का. तिथं पण तशाच घटना घड त्यांना
कधी फिरायच कधी अस होतयना पावसा ह ह जातोत होय आणखीन पावसाळ्यात ह ह अस काहीतरी होतय पाऊस असतेय परत ते झाड कोसळून पडत्यात त्या दरीघस तर त्यात ऍक्सिडेंट होत्यात लय होय घाटात नाई म्हणून ना मा भीती वाटत्या घाटात नाही काही सांगता येत नाही नाही म जाय म्हणून असंच होत म्हणून फिरायला जायचं सगळ्यांचं राहतय.
राहतयच होय तेच की त्यातनच फिरायचं मग आता काय करायच
ल जाय
जायाच
आणि मुलांच्या याच्या मुळं
नाही. मे महिन्याशिवाय कुठं नाहीच ना सुट्टी पडलेली
कुठं जायला भेटत नाही.
होय आता शाळा चालू झाली कि म त्यांच एक रुट
रुटींग हो रुटींग चालू झालं कि आपलं पण
होय म रविवार च एकाध दिवस सु असली कि मग कुठ तरी इकडं जा तिकडं जा चालू असत.
होय. तेवढं पोरांना पाहिजे कि रविवारच तरी थोडं एकदा शाळा चालू झाली- किती अडकत्यात मग आणि पावसाळ्यात कोण शक्यतो बाहेर नेतच नाहीत.
नेतच नाही जास्त पाऊस असला की नाही कमी कमी आला की गणपतींना नंतर पुढं मग जरा-
हो दिवाळीपर्यंत चालतय
चालतेय
हम्म, नाही तर आता पावसाळ्याच्या दिवसा त्यात आजारी पण पडत्यात.
होय
आणि सगळा अ अ बाहेरून चालूच असत त्यांच- आजार पणाच
साप पण येत्यात वेगवेगळ्या त्याच्यात ते सगळी आजारी पडत्यात ऊन्हाल्यात वय आयस आईसक्रीम वैगेरे खाल्लेली असत्यात त्यात भरपूर बाहेर पडतय खायच पण नाही काय करायच नाही काय हिशोब नाही ना आईस्क्रीमचा चालूच असतय सारख हा उन्हाळा आहे म्हणायचं गार वाट ते
खायच गरम होते म्हणून खायचं तर ते उष्णच अस घे ना आईस्क्रिम
होय
मग ते आणि जास्त उष्णता बाहेर पडते मग पावसाळ्यात
सगळंच बाहेर जेवढं खाल्लंय तेवढ दवाखान्यात घालायच दवाखान्यात घालायच होय आणि बाहेर गेलं कि पाहिजेलच.
पाहिजेच घेतातच तसच असतय पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही दिल त्याने ना हा बोला की
जेवला काय नाही म्हग.
नाही अजून जेवायला आत्ता जेवायचं. आजुन कपडे धुवायचे आहेत.
हा हा आवरलं नाही वाटत अजून
होत आलयात. हा हम कपडे धुवायच आणि जेवायचं. पोरं काय सुचू देत नाहित ओ कंटाळा येतोय.
होय एकदा जेवलं की दुसरं काय करू वाटत नाही. होय परत होत नाही ते का जेवायच्या आधीच केवढे होतील तेवढी करायचे. आळस भरतोय.
आता होते तर करून घ्यायच. सच
होय पटकन आवरायचं आणि मग निवांत बसायचं तेच हम
तुम्हीे जेव्हायचं अजून तुमचा स्वयंपाक बन बाय हे असेल ना उपवासाचं बनवायचं.
उपवासाचं बनवायचय बाकीच आवरलय.
हा हा हा हो ते काय कस गरम गरम बनून खाल्लं की चांगलं लागत
होय खिचडी पण काय जास्त सारख काय ख वाटत नाही
हो त्या खिचडीना पित्त होतय डोकं दुखतय माझं तर डोकं दुखतय ते खाल्लं की
पचायला जड असल्यामुळे हे होते.
पण पोरांना लहान पोरांना खिचडी लाय आवडते उपवास असलि खिचडीवर जोर असत त्यांचा करा करा पाटल्या हम्म
खाण तेव्हा केलेली असते जास्त तेव्हा खानाने कमी असते तेव्हा खाण
पाहिजे असत्या
सत्या
तस असतेया स
होय मग करायची त्यांच्यासाठी करायची,
होय नाही केलं की आणि मग त्यां कारण चालू असतं. ते पाटण मला पाहिजे पाहिजे चालेल चालेल परत करते फोन